हो हो छान आहेत ना मी
दिवसांनी कॉल केला.
म्हट चला बसली होती आठवण आली म्हटलं चला ताईं कॉल
बरं बरं झालं कॉल केलं ते मग काय चाललंय तुमच्याकडे
आमच्याकडे काय हेच चालले होते जरा, चर्चा चालली होती आमची म्हटलं चला ताईंना बऱ्या दिवसाचं काही बोलणं नही झालं मग बोलुया म्हटलं. ताईंन सोबत असं अ चर्चा अशी चालली होती, म्हणजे सध्या कसं शाळा कॉलेज वगैरे नवीन न सुरू झाले. हा म शिक्षणावर चर्चा चालली होती मुलं मुलं होती माझी मग त्यांची न आमच यांनी घरातले सर्वांची अशी चर्चा चालली होती शिक्षणावरती अ म्हणजे शिक्षणामध्ये बघा ना अ विषयांवर बोलत होत. तो परत आमच्या शाळे कॉलेजांचे अनुभव होते काही ते मुलांना सांगत होतो आम्ही
असं म्हणजे असं हो
मग तुमचे काय अनुभव होते जरा मला पण ऐकू द्या मी तर कधी विचारलंच नाही एवढ्या म्हणजे तुम्ही कस स काहीशा तुमच्या तुमच्या वेळे शाळेमध्ये काय काय होतं. म्हणजे कुठल्या शाळेमध्ये होतात तुम्ही झेडपीला होतात की अ इंग्लिश मीडियम मध्ये होतात.
नाही पहिले पाासून झेडपीलाच होत. तो म्हणजे मराठी मीडियम शाळेमध्येच होतो. हो हो होना होना म्हणजे शाळा बघा एक. क वेगळीच मजा असते म्हणजे कसं बघा शाळेमध्ये सुरुवातीपासून आपण कसं. अ आय मला हा विषय आवडतो समजा कुणा गणित आवडतं. कुणाला मराठी आवडतं अ कुणाला विज्ञान आवडतं. इंग्रजी म्हणजे अशे वेगवेगळे विषय प्रत्येकाचे वेगवेगळे असतात माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी होत्या. त आमचा ग्रुप होता आम्हाला दोघींना ना मराठी विषय हिंदी विषय होता खूप आवडायच दोन्ही विषय अन् बाकीचे ना असं वाटायचं. नको नको ग हे नको असं म्हणजे छान मज्जा पण यायची मराठीचा पेपर जर असला ना तर मी कधी अभ्यासच नाही करायची. तरी पण मला सोपं पेपर जायचा म्हणजे इतकी मज्जा यायची ना असं वाटायचं यार म्हणजे खूप छान होतं आणि हो.
तेचा आणि ना अ हिंदीचा पेपर एवढा सोपा जायचा ना. कि मला असं वाटायचं कि ह्याला अभ्यास आणि इंग्लिश पेपर माझा एवढा सोपा जायचा की मला वाटायचं मला अभ्यासाची गरज नाहीये आणि त्याच्यामध्ये ना. म्हणजे त्यांनी शिकवतानाच आपल्याला ना ती कथा सांगाय. म्हणजे गोष्टी सांगितलेल्या असायच्या तर मग ते संत कबीरान ची गोष्ट मग त्याच्यामध्ये आणि पहिल्यांदाच तो पॅराग्राफ दिलेला असतो नी त्याच्यातूनच आपल्याला ते शोधून लिहायचं असत. तर मग त्याच्यामुले काय व्हायचं की भापरे अगोदरच आपल्याला माहित ती आहे आणि आपल्याला तो आपण वाचन केलेला आहे. मग दोन दोन तीन तीन पेजेस आम्ही भरायचो आणि मग ते सरांना माझ एक सप्लिमेंट द्याना अजून एम्स
सर्वांना तेच वाटायचं सर्व असे उस. फुक्तानी बघायच्या या इन् इतकं लवकर सप्लिमेंट पण घेतली. आणि तेवढंच आपल्याला भी खूप म्हणजे स्व ते वेळेला कसं असायचं. लहान असायचो ना मग गर्व वाटायचा हे आम्ही सप्लिमेंट घेतली बर का.
हा आणि ना मला म्हणजे विचारायचे किती सप प्लीमेंट घेतल्या मी म्हणायची पाच सहा सात मग बोलायचे एवढा पेपर लिहिला तू एवढ्या सप्लिमेंट घेतल्या काय घेतल्या.
हं ना त्यावेेळेला बघा ना सप्लिमेंट म्हणजे न एक कॉम्पिटिशनव च असायचं आपलंवालं आई ह्या यांनी एवढे घेतले मग मी अजून दोन घेणार मी एवढ लिन णार माल येतयं म लिहिणारचं मी एवढं.
आणि ना ते ठरलेलं असायचं ज्यानी सप्लिमेंट घेतली. ज्यांनी जेवढ्या घेतल्या त्याचा नंबर आणणार हे शंभर टक्के लिहिलेला असायचा. पण एक वेळेस काय झालं एकाच ना लागलं होत त्याच्यामध्ये म्हणजे अस ना त्यांनी म्हणजे प्रत्येकाला असं वाटलं. त्यांनी ना खूप सप्लिमेंट घेतल्या म्हणजे कोणा म्हणजे तो पेपरच एकदम कठीण होता आणि कोणीच सप्लिमेंट नाही घेतली आणि त्या एकाच दोन आणि तीन सप्लमेंट घेतल्या आम्हाला काय वाटलं आपल्यालाच कठीण गेलंय. पेपर ह्याला सोप्पा गेलाय पेपर मग ना ह्याचा ना नंबर येणार. आणि आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला ज्यावेळेस रिझल्ट लागला आणि तो नापात झाला आणि सगळेजण पाच झाले आणि आहे आणि आम्ही कसे विचारतोय. तू तर त्या विषयाला एवढ्या सप्लिमेंट घेतली मग तू नापास कसं काय झालंय. तर तो त्या मला काय येतच नव्हतं मी सगळी गाणे लिहिले
अरे बापरे हा हा हा असता ना बघा आता तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलेय का ते तेव्हाचे व्हिडिओ टाकलेले असत काही मुलांचे बघा का टीचरने पेपरमध्येध्ये ते काही लिहिलेलं. असता पेपर मध्ये म्हणजे अशे गमंत करणारे पण मुलं असता बघा म्हणजे ज्यांना पेपर म्हणजे गमंत वाटते म्हटलं छान आहे की म्हटलं आपण तरी किती सिरियस घ्यायचो म्हटलं आणि ही मुलं बघा काहीच नाही.
आणि एक तो तुम्हाला माहित आहे एक जुना मूवी यायचा कुठला सत्यम शिवम सुंदरम तो खूप फेमस मुव्ही होता जुन्या कालामध्ये आमचे छोटे पप्पा सांगत होते छोटे पप्पा सांगत होते, मी म्हंटलं तुमचे पेपर कशे असायचे तर त्यांनी सांगितले हे बघ आमचं ना वशीला असायच. ते आमचे न सगळे ओळखीचे आहे सर वैगेरे त्यांनी काय सांगितलेलं फक्त पेपर काला कालाच आहे ना गोऱ्याचा आहे तो काळा करायचा आहे एवढाच फक्त आम्हाला माहिती होतं आणि अभ्यास कोणाला येतोय कोणाला नाही येत तर हा तर आम्हाला जेवढं यायच. तेवढं यायचं पण आता काल्याचा तर गोरा करायचा गोऱ्या काळा करायचा आहे मग ना त्यांना ना शिवम सुंदर मूवी् ना ती पाठांतर झालेली आणि हा त्यांनी काय केलं आखी मुूवी लि
नाही मी म्हंटलं पाच झाल मी म्हंटलं करायचा होता बाकीच लिहिलं मी पण माझ लवकर झालं. पण मला ते बाकीचे सॉल्फच होत नव्हते पण मी त्याच्यावर पास जरा मी ह्याच्यावर पास नाही झालो. मी म्हंटलं बरं झालं नाही तर लोकांना, काय सांगता आलं तुम्ही ह्याच्यावर पास झाला म्हणजे तपासणार पण नाही बोल त्याच्यावर फास्ट नाही झालो पण एक गंमत म्हून दिलं होत.
गंमत म्हणून निल होत ओ बरोबर हे आणि कसं असतं बघा त्या आपल्या वेळेला कसं होतं त्या वेळेला काही गोष्टी सोप्या होत्या आणि होऊन जायच. तस आजकालच्या शिक्षण पद्धतीमध्ये नाहीये म्हणजे मुलं सांगता बघा ना नाही आम्हाला नाही करायला असं मॅडम लगेच बघता ओरडता. आणि पेपर चेक करून प्रत्येकाला सेपरेटली दाखवता की अरे तू हे काय लिहिलं हे काय केलं. सगळ्या गोष्टी म्हणजे असं आहे आणि पर पूर्वी नव्हत असं आपल्या वेळेला हो
नाही ग न्यूज आलेली तुम्हाला सांगते ना मध्ये एक न्यूज आलेली म्हणजे आमच्या वेळेस न्यूज यायच्या. म्हणजे ज्या वळेस खूप कठीण पेपर असायचे ना म्हणजे स्ट्रिक असायचं तर ना त्या एका मुलाने आणि हे कसं पेपर बिपर फुटतात असं काही नसायचं. त्याच्यामुले कठीण सगळे पेपर आत्ताच्या वेळेला त्या म्हणजे आपलं आणि सगळं सगळं कठीण कठीण आणि मग एका मुलाने काय केलं त्यांनी ना त्याच्या पे म शंभरची दोन हजारची नोट शंभर का त्यावे शंभर दोनशे हजार पाचशे अस नोट त्यांनी टाकून दिली त्याच्या पेपरमध्ये हा आणि लिहिलं होत सर मला पास करा. हो म्हणजे आणि ना त्यांनी प हा आणि त्यांनी ना म्हणजे असं अशा सुद्धा गमती आहेत आणि ते खूप व्हायरल झालेलं.
हो, हो हो असायचं ना असायचं ना आणि शाळेमध्ये बघा ना आपल्याला चित्रकला पण विषयात, असाय किती छान असायचे ते विषय,
आम्हाला चित्र हा चित्रक सर चित्र म्हणजे ड्रॉइंगचे सर होते ना ते एवढे, होते ना त्यांनी ना ते का, ते आपला धागा असतो तो धाग्यावर असा त डोबोक डोबोक करायच वेगवेगळे कलर आणि तो ओढायचा ओढल्यानंतर ओ त्यानंतर ना ते त्या फ त्या फळाच म्हणजे त्या फुलाच नाव मला माहीत नाही तयार व्हायचा ते माहिते कलर कलर मध्ये ते घाणे घाणेरी फुलं येतात ते ती फुलं तयार व्हायची तर ते एवढी सुंदर वाटायची आता आता कोण नाही करत ती फुलं
आण शे हजार शान मध्ये एवढं नाही चालत आता सध्या बघा एवढं महागेच पडल्यासारखं वाटतो एवढं पण नाही थड के नाही के बा खूप भर देत आता कसं एकदम हार्ड म्हणजे खूप छोट्या छोट्या मुलांना खूप गोष्ट म्हणजे आठवी नववी दहावीच्या मुलांच सर्व गोष्टी आ पहिलीपासून सुरू केल्यासारखं म्हणजे मुलांना खूप बोदरेशन केल्यासारखं वाटतं नाही का आपल्या वेळेला तस नव
माय का ह आता दहावीची मुलं आहेत ना तर आता म्हणजे जो दहावी अभ्यास हो त त्यांना पहिलाभ त्याच्यामुळे काय झालं मुलं एकदम अशी घाबरून गेलेत सगळे
तेच झालं ना मुलं कसे बघा ना शाळेत जायला कि ती म्हणजे नाहीच जात लवकर नको मला खूप टेन्शन येत. मला हे जमत नाही म ते जमत नाहीये आणि म गणित म्हंटलं तर ते नाही त्यांना खूप पुढचं गणित आता एवढं लवकर दिलेलं आहे आपल्याला पण अभ्यास घ्यायला कधी कधी क वाट म्हट मी कधी असताना कितच असताना हे केलंय आणि तु मुलांना वढ लवकर त्या गोष्टी कराव्या लागत कधी कधी आपल्याला अभ्यास कसा करून घ्यायचाचा असा प्रश्न पडतो
हो हो हो एवढा ब म्हणजे असायच्या सहा पुस्तकं असायची सगळं सगळं म्हणजे पण आम्हाला ते सांगितलेलं अस असायच की आज हेच लेक्चर होणार आहेत आपण त्याच लेक्चरची वया घेऊन जायचो पण आता पहिली दुसरी मुच्या किंवा शिशूच्या मुलांचीच मी बॅगा बघते ना बाबा म उचलतच नाही म्हणजे माझ्या बहिणीची मुलं आहेत मी विचार कर माझे मु होते किंवा माझं लग्न होत त्या मुलांच कसं काय म्हटलं सांभाळायचं
असंच होऊन जात म्हणजे भयंकर येते आणि एवढ्या छोट्या वयात बघा एक एक न्यूज वाचली मी शाळेच जी बॅग असते ती खूप जड होती त्या मुलीची आणि ती काहीच नाही ती फक्त गट घ ग बाहेर गे तिला तो अ त क शाे वे त जी ब होती त ऑलरेडी ति पर््हा जेव उशी होतय म्हण पत सुटली होती म्हणजे इतकं भ कधी कधी होऊन जात मुलांसोबत अभ्यासाच टेन्शन वगैरे पेलव त्यांना ते अवघडच आहे आत्ताच्या जमान्यामध्ये
हो आजकाल खूप म्हणजे आपण बोलतोय ना त्या प्रेशरमध्ये मुलं जगतायत
बघा ना आपल्या वेळेला कुठे सीबीएस सी पॅटर्न होता का आता आता निघालाय सीबीएस सी पॅटर्न म्हणजे आहोत आपण आपल्यापर्यंत नव्हत्या त्या गोष्टी आपण साध रेग्युलर आपली शाळा अ सादी केलेली झेर पी शाळा म्हणा मराठी शाळा मिडीयम मधून आपण शिकलेलोआणि आता इंग्लिश मिडीयमच तर नाहीच समजा त्याच्या सीबीएसई म्हटल्यावर तर अजून अवघड वाटतं ते करायला
हो हो आणि मुलं एवढी छान पद्धतीने सगळं करतात चालेल चला आवाज द देतायत मला बोलूयात आपण
हो हो चालेल छान वाटलं तुमच्यासोबत बोलून हो थँक्यू ओके